आवाज येवू राहीला हॅलो. . आवाज येवू राहीला का म्हणलं? हां हुं.
हम्म. ते उतलचं नव्ह जमतो.
झाला का वीज भरणा?
हाव झाला ना.
हाव का? अशाच गप्पा मारायच्या हेच्या वरन?
ह हाव का?
हा. आता हे आपला आवाज, रेकॉर्डिंग होऊन जाईल त्याच्यात.
हा कर झाले बकर्या संभाळन.
चालू हे. मस बांदेल हे आराम चालू आहे, आंब्याच्या झाडा खाली.
. हम्म, सोनूचं काय? काय झा
याच्यावर आशा गप्पा मारायच्या मंग ते रेकॉर्डिंग झाली का मंग दोन चार मिनटं पाच मिनटं गप्पा मारल्या का मंग बरबर बंद हुवून जात ते, म्हणजे आपल्यालाच बंद कराव लाग
हं.
पण मंग असं पाच सहा मिनटं मी दहा कॉल केले पण् मंग कइ पाच कॉल मये असेच उ -चललेच गेले नी कोणं उचलले नी कोणं असचं झालं.
कई नी होत म्हणता ना उचंलले नई की.
कयनी होत. डबल नी केलं जात एकदाच केलं जात ते. लगेच रेकॉर्डिंग दाखवून द्यायचं ते म्हणता अरे तुमचं कॉल रेकॉर्ड व्हयेले. आणं बसं लगे क पुढचा काॅल कराचा असं हुऊन जात.
हं. सोनूल कस काय नई आलं काय माईत टॅक्स ती म्हणे माल नी आलं म तील्तच्या येच्यावर केल होत वे नई जमणार का मंग आसं?
तिच्या याच्यावर काय माईत मी अजून तिच्या याच्यावर केलाच नी, मला अजून गन दहा कॉल करणंय आता. तुम्ही मला पाच कॉल करा मी तुम्हाला पाच कॉल करून करते मंग आपले समजा एक जणीचे पाच होवून जात्या.
हा.
हम् तेजलच्या येच्यावर करून पायचा एक समजा जर तुमचं चाललं त ठीके. माझं तेजलचे चाललंच नी मी तीच्या याच्यावर दोनदा बी ट्राय केला त दोन मिनट, दोन सेकंदच तो फोन उचलला जातो, दोन सेकंदात कट हुवून जाऊ रालो.
त्याल जास्त लागतो वाटतं, चाळीस सेंकंद गं.
हुम्म, क जास्त टाइम लागतो न त्याला मंग काय कट हुन गेल्यावर मं कइ ईलाज चालत नी ना.
हम्.
असं थोडाफार बोलणं झालं पायजे, मंग बोलणं झालं का मंग आवाज रेकॉर्डिंग होती ना. मंग बोललंच नई त म आवाज रेकॉडिंगच होत नई ना असं होतं ना.
हम्म, अच्छा.
त्यांचं म्हणणंय जसं नॉर्मल आपण गप्पा मारतो तसा गप्पा मारा मीं ते इला केलं होतं, ती जे आपले ग्रुप ऍडमीने ना
हा.
तिला लागतो बरोबर तिच्यासोबत बोलायचं चार, पाच वेळेस.
हा तेच नंबर घ्यान लागन मला पण लागेल
तिच्या संग बोला चार पाच वेळेस तिचं तीच त उचली बी कॉल तिचं हुऊन जातं आण आपलं समजा आप आपलं दोघीच कॉन्टॅक्ट येतं आपलं दोघीचं हुऊ राईलं. अजून एकांदि पायजे होती ती पण ती
त ते तिच्या याच्यावर येयेल नी सोनुच्यात म ति चालतं क नी चालतं तेजलवानी जातं तिच्या बी येऊन.
क नई अ ये मयुरीला बी केल्ता मी तिला बी असं कॉलच येयले. पण तिच्या याच्यावर बी फोन केला, तिचं बी नी चाललं.
दोन, तीन सेकंदात कट होउन जातो फोन, मी सांग कॉल केले तर, दहा कॉल मधून फक्त समजा एक जे आपल्या ग्रुप मध्ये आहे का.
हम.
तीचाच लागला बहुतेक ते ग्रुप वरच ते ग्रुप मधल्याच बाई ला फोन करा अस काही काय
मग ग्रुप मधलंच कर लागेल मग ती आहे ना आता त्याच्यालची जाऊ ये. जोती. ती हा आपल्याच ग्रुप मधे आहे ती.
हो का.
मग ज्योती गणेश जाधव हो दे आपल्या याच्या
हा का, मग तिला करणार लागेल ना, आता मग आता दाव झाले समजा, आता ह अकरा व कॉल चाललय, मग तिलाच. कराव लागल मग तिला केले का, आता मग ग्रुप मधलेच पाहिजे पण त्याला आता. एकीला पाच कॉल करायचे. चार जणी ठरवायचे, आता समजा आपण दोघी एक झालो. आणि अजून. अ ती एक ग्रुप ऍडमिन ती एक्क ना अजून ति दोन अशा ग्रुप मधल्याच घ्यायच्या, बाहेरच्यायला ना कॉल जातच नाही.
तिथण आपल्या.
ग्रुप मध्ये नाही ती, आपल्या ग्रुप मधली नाही ती, तिच ना ती, पहिले काहीतरी खटपट करेली तर तिचंय नाव पहिलं
हम्म.
तिचं पहिलं येऊन गेलंत की.
हा नाही तर होऊन गेल ना आपलं, आपलं जात तान नसत.
बरं मी ठेवते, डबल करते दोन मिनटात तुम्हाला, कारण मंग चार, पाच कॉल होऊन जातील.
बरं